हॅलो!
हा आता सांग आता पुढचं, ऐकालोय ऐकालोय.
हम्म.
ऐकलोय की.
हा हां. आं.
बोल बोल आता पुढचं सांग. तुम्ही बा हे केलंसा,, अ मळ्यात गेलासा, चॉकलेट
हा, हा तिथनं फॅक्टरी नंतर ह्याला गेलो, उटीच्या हयला गेलो, बागेत गेलो.
हां.
आता रिदु च्या पिणार नवं.
रिदू च्या पिणारकी, रिदू आल्या
आल्या नवं,, अं गेल्या मग तितनं ओटी च्या हला गेलो. बागेत गेलो मोठ्ठीच्या मोठ्ठी! बाग होती तिथं बागेत. झाडांचं हे त्यांनी केलंत वेगवेगळं.
हां.
काय? म्हणतात त्याला असं.
तर वेगवेगळं.
झाडांना न तेन तयार करत नाही घर तेन कर तयार करतात माहिते काय?
अच्छा! हा हा त्याचच स सर आ माहिती आहे.
स हा बोल, बोल. तसं केलते.
हम्म. म्हणजे तसं घरबिर भारी होतं परत झाडा नव्हती भारी होत ते. हे फिरलं पर तिथे एक ब्रिज होता. पन परत बदकतेन व्हती इ मग पाणी होतं अस ात ते होत परत त्यास ते व्हीव नसते काय अस हा तळं तर तेच त्यात. बदकं तेन हुतीत वरती मोठ्या मोठा एक लाल कलरचा ब्रिज होता.
हम्म.
म त्यानंतर हे काय माहितीे का? काय म्हणलातो ही ते व्यू नसते काय? असं फोटो काढतयात बगा असं. चहाचं हे असते अस वर खाली ते ते तसं तयारच होतं तिथं चाहाच चहाची बाग अस
तयार करत्यात रे! ते हां हां.
ते होतं असं लै भारी होतं हा हा टप्प्या, टप पन आस तय भावा ते होतं लैभारी होतं आनी लै मोट ट होतं तेे फिराला आमाला त जवळपास दीड दोन तास लागला तेच. बागचं फिराला हा आनी पोरं फोटो काडाय ऐकत्यात वय नुस- ता इकडं इतं सुटलं तीतं फोटो काडाय गेलेत, इकडं सुटली तिकडं फोटो काडाय गेलेत. असं कराल् तेत हम्म.
ट्रेनिंग केला म्हणा तिथं.
हां.
मग तिथनं पुढं गेलो. हॅलो
का?
ते बगितलो तितन फुडं गेलो बगा तितं गेलो. थिएटर होतं परत ते सगळं गेममीम. खेळायचं होतं. मग तिथं कणी काय झालं, खायला काय लागणार होतं. मग तीत ऑफल्स खायला गेलो, मी आणि माझा मित्र. गेलो वाफल्स घेतलो.
असं बरोबर वाफल्स माझ्या हातात यायला काय.
हॅलो.
हॅलो हॅलो.
हां.
हॅलो ह ते वॉफल्स म्हणून असतंय, वॉफल्स म्हणून असतंय ओ.
हां.
ते तितं गेलो त्यावरती गेलो, तितं त्याला ऑर्डर दिली त्यांना मन सगळं इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये सांगितलं, मग घेतलीत तिन्ही ऑर्डर.
मराठी कळत
वीस मिनिटं लागली हां, वीस मिनिटं उभारलेलो तिथं वीस मिनिटानंतर हात हातात आलं. काय? नाही म्हटला तर दीडशे रुपयचं होतं ते दीडशे. हा हा. दीडशे रुपयेला एक होतं, ते आत्ता झालं.
हा.
आलेत की हो सगळे झालं. एकच एकच खास खाल्लो मित्र. मित्र ओ.
आ आ.
आलीत झालं सगळं संपलच. तिथं ते हातात घ्यायला आणि ति इकडंन आलीत पळत लगेच, हात दिसल्या दिसल्या. संपलं.
हा.
म्हण होय. म आमच्या मित्राचं तयार व्यालत अजून, तर खाल्लीत ती गेलीत.
हां.
मग तेज आल्यावर मग, जरा जरा खाल्लो दोघं.
होय.
होय आणि परत. ते आमच्या पाण्याच्या बाटल्या संपल्याल्या पाणी नव्हतं आम्हाला. मला बॉटल नाही. वीस रुपयाची पण बॉटल नाही. डायरेक्ट शं शंभर बॉटल घेऊन आलती, होय की.
शंभर रुपये ला बॉटल.
पाणी संपलेलं काय, हा नव्हत्या, डायरेक्ट ते मोठ असते माहितीये पाच लिटर. लिटरच ते घ्यायचं ते पण, वीस हे हाय वीस रुपये लिटर म्हणजे असं. फक्त शंभर रुपयेला घ्यायचं, हा शंभर रुपये घ्यायचं.
हम.
हम् अस करायच आहे म्हण.
अच्छा
मध्ये तर लय बघितला सगळं म् ब् नेहमी बोटिंगला गेलीत. ते लय लांब होतं बोटिंग बीटिं काय केलं नाही, ते परवडत पण नव्हतं. दहा मिनिटाला कोण देणार आहे दोनशे रुपये. राहूदे म्हंटलं उभारलं तिथ् हा महाग हाय तिकड सगळं
ते कणीस घेतलेलं प् काय, बाबा एवढं वाटेभरून पन्नास रुपयाला.
हम्म
कणीस एवढंस ग्लास बारकं ग्लास असतोय माहिती हाय काय आपला चहाचा हां पन्नास रुपये चहाचा म्हणजे ते आपण ह्याला विकत नाही काय आपण ताक तेन द्यायला मट्टा वि् तेन तेवढाच असतोय पन्नास रुपय.
होय.
लय मा्
तर तिथं स्वस् काय? हॅलो
हॅलो चव पण काय नाही हो.
मस्
हॅलो लो
जे फक्त बाबा घ्यायचं घ्यायचं म्हणून घ्यायचं.
हा असं आहेत तिथ.
चव नाही त्याला काय नाही.
अ बटाटो स्पिंग आहे बटाटो स्पिंग रोल माहिती आहे का तुमला ते बटाटा जस .
हम्म माहिती आहे की माहिती आहे की बटाटो माहित हाय माहिती हाय
एक अस गोल गोल गोल गोल केलेलं असतय काटेत ते पण सत्तर रुपयेला, ते सत्तर रुपये आप् आपल्या इथे वीस रुपययाला ते, सत्तर रुपये इथं वीस रुपये आपल्या इथं. हम्म.
आपल्याकडे स्वस्त आहे रे तिकडे कसं आहे तुम्ही टुरिस्ट लोक जाणार म्हटल्यावर ते महागच देतात.
हा खरं एवढं पन्नास रुपयला अ्वा चाळीस रुपयला डायरेक्ट किती अ्
मग आता तू आपल्याला इथं कणीस मिळतय दहा पंधरा रुपयाला कणीस मिळतय. स्वीट कॉर्न जास्तीत जास्त वीस रुपयाला मिळतय तू बाहेर गावला गेलास तर, पन्नास रुपय खाली तुला स्वीट कॉर्न मिळत नाही. फिरायला कुठे पण जा केलास की.
लय हो लय हम्म मग इथं बसलं संध्याकाळी सहा वाजलेलं बघा. काय? हॅलो.
हं बोल की, ऐकतोय.
सहा बसलो बसमध्ये आणि परत म् आणि व एन्जॉय करत. पळत गेलो. काय मग डायरेक्ट एकदा लागल बघा जंगलात डायरेक्ट जंगलात पोहचलो आम्ही मग जंगलात आणि परत जाताना आणि चेकिंग असतंय प्लास्टिक तेन कसं घेऊन जात ताय काय टाकताय काय जंगलात तेन का टाकायच नव्हतं त्यामुळे जव्हा आम्ही येताना पण चेक आता जाताना आणि चेक करायला थांबलेलीत तिथं एक अर्धा तास गेला आमचा. चेक बीक झालं मग तिथनं पुढं आम्ही गेलो जंगलात. जंगलात सगळं साऊंड तेन सगळं बंद शांत बसायचं. अंधार करून जायचं असं म तिथंन पुढं गेलो. हा मग रात्री बघा साडे दहा ला पोहोचलो तरी. साडेदहा पावणे अकराला साडेदहाला पोचलो.
हम्म.
तिथं कुठं आम्ही ज्या आमच्या पहिल्या दोन बसा होत्या माहित आहे काय?
हा तिथं.
पहिला दोन हा तिथं बसलो.
तेच की माहिती आहं कि.
हा मग तिथं पोचल्यावर मग आमची आणि परत गाडी चेंज केली. म तिथं पोराणी वॉशरूम व तेण करून घेतलीत गाडी चेंज करूसतो पर्यंत पर्यंत मग तिथंन आणि परत ह्याला आणि मग तिथ पहिला जेवलेलो माहिती आहं काय? तिकडं मैसूरमध्ये गेलो. काय मग मैसूर मध्ये आणि परत तेच होतं पनीरची भाजीतेण होती. जेवलो बघा आईस्क्रीम खाल्लं आणि आता आम्ही हॉटेलवर गेलो नाही, कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला पोहोचायचं होतं ना.
होय.
म एखदा बसलं बघा सकाळी वाजलेलं अकरा साडेअकरा. पोचलं डायर गाडीच बसलं आणि डायरेक्ट गाडी निघली इथं. म आधी मधी काय कुठं काय थांबली नाही. डायरेक्ट सकाळीच एका हॉटेलवर थांबली जेवायला नाश्ता करायला.
हम्म
आपल्या भागात म्हणजे जरा अलीकड आलत म इकड तर नाश्ता केला सकाळी नाही म्हटलं ज अकरा साडे अकरा वाजलेलं बारा बारा तासनचं जेवालतो आम्ही बरोबर आधी मधी कायच
होय आधी मधी काय खायचं नाही फक्त तर सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण नाही संध्याकाळी जेवण,
डायरेक्ट संध्याकाळी जेवन तुमचं काय असेल ते तुमचं तुम्ही काय तर खावा बाहेर ते पण गाडी असल्या तर काही नाही आता कोण ती का गाडी थांबवतील हा गाडी थांबवतील तवा खावा
हाा मग तिथ गेलं मग दुसऱ्या दिवशी चा नाश्ता आणि नव्हता काॅल कडं जेव्हा आम्ही यायलतो माहिती परत ल्या त्यांच्याकडं नाही.
हा
तिथंल्या तिथं इडली बिडली खालं तेझच बिल प पन्नास सत्तर रुपये झालं. ते खर्च आम्ही केला. हेनी करणार नाहीत कॉलेज करणार नाही.
का?
तुमचं तुम्ही खावा म्हटले काय खातायेत ते तर तेे जेवण येताना जेवण. त्यांच्याकड फक्त जातानाच- तिथलं उटीतलं झालं एवढंच होतं येताना तुमचं काय? तर खावा असं होतं.
मग.
मग झालं म म आणि परत आलं कि तिथे जेवलं. खाल्ल केलं. मग तिथंन आणि आलो गाडी डायरेक्ट- गाडी आमची हची आमची गाडी काय झालत गााडी मागून. काय आणि ती का नाही गाडी गेली. ट्रेन काय झालतं कि ती दोघं पोर होती. एकट्याच्या एकदमच छातीतच दुखा लागलं.
हां.
मग त्याला दावाखान्यात घेवून गेलतं.
मग?
तिथ आणि आमची गाडी माग पडलेली ह. एकट्याला उलटी झालती तो म्हणजे झालती थोडं पोरांना खरं त्याला लय आं. काय? माहित एकदमच छातीत माहित नाही हो एकदमच छाती दुका लागलं त्याच्या.
हा.
मग काय? काय तर झालत वाटंत त्याला. कसला तर त्रास होता त़्याला. छातीत दुखायला होतं
हां
मग त्याच वेला तर आमची मागच्या व ड्युटी माहीत लास्ट ड्युटी जरा आवाज शांत करा. आता त तवा पण त्याला दुकालत तर तो आला नव्हता परत..
बरं. मग?
मा त्यामुळं माग होतो त्यांनी निम्या वाटेवर पोहोचलेलीत. जवळपास चिंरंजीला पोहोचलेलीत.